हॅलो
हा बोलकी
काय कराल्यास जेवलीस?
नाही आत्ता जेवणार तू?
नाही आज काय
हम्म तसं काय, काय कॉलेजच काय, काय ठरलं
सुरू आहे बघायचं तुझं काय ठरलं? तू कुठं घेणार आहेस ऍडमिशन?
त्या गावालाच घ्यायचं म्हण म्हणालोय
मीपण पुणे मीपण पुण्याला घ्यायचं म्हणालोय तू कोणती सिटी चूज? केल्यास
तीच की पूणे
पुणे
कराड
हाहा हा ठीक आहे चालतय मी पण पुण्याला भेटलं तर पुण्यालाच नेणार हाय
ह आपल्याला नाही भेटलं तर
नाही भेटलं तर मग प्रायव्हेट कॉलेजला घेणार पण पुण्यालाच घेणार
प्रायव्हेट म्हणजे पैसे भरून घेणार?
होय
हम्म
हम्म पप्पा भरूया म्हंटल्यात पैसे
तवा एक गुंट्याची रानं कुणाकडून घेतलेत
म्हंटल्यात मगाशी उत्पन्नाचा दाखला काढायचा सांग
हम्म ना य
मग काय नाही काढूया, काढूया अगं विसरलो की ग असं म्हटले हम्म
एवढंच
तुझ डॉ डॉक्युमेंट्स तयार झाले?
ह अगं ते काल दादाचा फोन आलता त्यो म्हणालता की, हे जे हॉस्टेलच ते पंजाबरावच तेन मिळतात कनी त्यांनी तिथ लिहित्यात आडतीस हजार मिळताना तीस हजार मिळतात ते पण आता त्रुतू दिदीच काॅलेज होऊन तीन वर्ष झालत तेझ आता एक एक पैसे एक पंधरा हजार दहा हजार असं यायल्यात आणि दादाच तर कधी इंजिनिअर होऊन दोन वर्षाने आलत म्हणे
होय
हम् तेच्यावर का हा त्याच्यावर काय आपण राहू शकत नाही अवलंबून
म्हणजे एज्युकेशन लोनच काढायला लागणार
नाही गं स्कॉलरशिप आपल्या कॉलेज मध्ये येत होती की
स्कॉलरशिप येत्या गं पंजाबरावच सांगालोय मी हॉस्टेलच
अच्छा हा हा हा त्या कॉलेस स्कॉलरशिप च सांगाल्यास होय. पंजाबराव अगं काल सर्च करायचं राहिलं.
आम्हाला पंजाबराव असतील त्यावेळी तूम्हाला काय तर डॉ बाबासाहेब
हा हा हा हो सांगितलीस.
मला अठठतीस हजार लिहिलेलं खरं त्यातलं येत्यात किती तीस म्हणं ते पण कव्हां तर तसं तूझं पण काय काय आहे काय नाहीत? गव्हर्मेंट हॉस्टेलला तर काय मला जागा वाहियात.
कुठं कुणाकडन एवढी चौकशी करायची आपण त्या सिटीमध्ये अस मला काय वाटत नाही. अरे येवड्या लांबन कुनाकडन? सगळी प्रॉपर
अगं या तु कसली स्कॉलरशिप?
हा
तसंच ते हाॅस्टेलमध्ये आपण महाडी बीडीवरन पण भरू शकतोय पण महाडी बीडी फक्त तुमच्यासाठी आहे ना मला तिथं जाऊनच चौकशी जर शिटा बिटा रिकाम्या असल्या हॉस्टेलमध्ये तर मला मिळणार
होय की गं
मला तर टेन्शन आलंय! ते चाट जीपीटी वर तर मला अजिबात
मी चाट जी पी टी वरण नाही नेट वरण काढालोय. आणि म त्या दादा म्हणालता आकुर्डीत हम‌् दादा म्हणालता की काय आकुरडे म्हणजे आकुरडीच्या च्या एरियामध्ये पाच हजार च्या खाली तर तूला राहायला मिळणार नाही. हम्
अकोडी तुला मिळणार
हम्म मग ते तर नाही सोड तेज तर अजून काही माहितच नाहीये खर जर राहायचं म्हणलं तिथ आकुर्डीला तर पाच हजारच्या खाली रूम्स नाही आहेत जेवण सोडून
आयुष्य व्हय मग काय नको राहुस तिथ
अगं मग तुझं काय तुला काय मिळेल सोडत तु कुठं पण राहू शकते
मला काय मिळते हॉस्टेल पण असतात आता कुठल्या कॉलेजला प्लेसमेंटच नसणार आहे माझ्या पर्सनटेज कमी आहे तर कुठ पण घ्यायचं
कुठ पण म्हणजे काय
म्हणजे जिथं हॉस्टेलची फी कमी असल कमी आम्हाला सगळं कमी असल फी तेन असच ग
खरं मग तिथ मी नसणार ना
तू जरा शांत बस
म्हणजे आपल्या दोघींनाच एकत्र जवळ जवळ कॉलेज मिळाल तर ते राहायचं परवडतय बघ
एकत्र कॉलेज आपल्याला कुठं मिळणार आपण वेगवेगळ होणार आपण सगळे लांब झालोय
हम्म
हा खुळ्यासारखं बोलतीस तू कधी कधी
खर तरी पण कोणत तर आपल्या ओळखीचा असल्या शहरात तर बरं पडते म्हणून म्हणालतो ग
हा होय ग तस असच पाहिजे सोड पण सगळं म्हणजे दुसरे फ्रेंड झाले तर जरा एक्सपिरियन्स आणि असं मोस्टली मिळत नाही सेम सेम
पण हा पण जरा आपल्या एरियात आता तू पण पुणे म्हणटलीस मी पण पुणे म्हणतल म्हणून विचारलो जर एकाच शहरात हाय तर
बघूया की काय काय होतय कधी पासुन कॅम्प राऊंड सुरू होणार आहेत मग
आता जूनच्या पहिल्या आठवड्यात मेरिट लिस्ट येत्या म्हण आणि शेवटच्या आठवड्यात कॅप राऊंड चालू होतोय
होय मग तयारी करायला पाहिजे डॉक्युमेंटची परत इन्फॉर्मशन काढायला पाहिजे सगळं केवढ्या दिवस जात्यात कळत नाहीत बाई
होय आता ते पहिलं तुझी सगळे डॉक्युमेंट्स रेडी ठेव कारण तुझ्या डॉक्युमेंट शिवाय काही नईचं हाय
हो मला लाय डक्युमेंटस लागत सगळे असायला पाहिजे तर कुठं होते हायच सोड पण आता फक्त उत्पन्नाचं आपल्याकडे एकच तेवढा राहिलाय
हम्म काढ की तो उत्पन्नाच दाखला जेवढ शक्य आहे तेवढा कमीचा काढा असं काल ती माझी एक ओळखीची आहे विरा दिदी म्हणुन ती सांगालती
आजी कुठ आहेत मम्मी आली काय
ते नव्ह ते शहाणे तुला सांगायलोय उत्पन्नाचा दाखला आता मी पण नव्वद हजारचा काढलाय ती म्हणालती
उत्पन्नाचा दाखला, ओ व्हॅलिडी ती काढल्यास काय काय, उत्पनाचा दाखला नव्ह
मकेश क की आपण कितीचं हाय आपलं उत्पन्न वार्षिक तेवढं मिळतंय तुला माहित आहे का उत्पन्नाच्या दाखला म्हणजे? काय माहितीय का
अग उत्पन्नाचा दाखला म्हणजे आपलं वार्षिक उत्पन्न किती आहे ते चा दाखला उ त्याला पैशे कुट द्याय लागत्यात गं
अगं वार्षिक उत्पन्न त्याच्यावर लिहायला लागत नई काय
आ तस म्हण की म मला वाटलं तू आपण व्हॅलिडीटी कसं पैसे दिऊन काडून घेत ते तस तू ते काडून घे प्लस
नाही गं वार कर ना तुझं ती
हा ते माहिते की आमच पन्नास हजार आय
हम् पंचेचाळीसच निघत असलं तर पण काडा पंचेचाळीस चाळीस
का?
फुढं उपयोगाला पडतय म्हणं
एवढं पण कमी पण टाकायचं नसतय म्हणं
तिन स्वतः पस अ पंचेचाळीस हजारचा काढलेली हम्
मी पण पस्तीस हजारचा काढ तूकी बाई
हम्
होय का नाही?
गोडा पण कमी करणार चाय पण पण चाई
अम तू कितीच काढल्यास
तिन काल सांगितली
अगं खुळी येस काय एव
हो, हो अग आत्तापर्यंत आमचं तेवढंच होतं
हा तुम्ही मोठी माणसं
तसं नव्हं काय माहीत का तेवढंच हायत पहिलापासुन
अग हायच तुमचं उत्पन्न तेवढच म्हणून काढल असल
बघतो मी पण बदलून घेता येत असलं तर घेतो
तुझ्या फ्रेंड्स कुठे घेणार आहेत सांगितलं नाही तुला ऍडमिशन
नाही ग अजून एकटी तेवढी म्हणली तात्यासाहेब कोरे ला घ्यायचा विचार
कोण म्हटली
ती म्हणली गं माझी मैत्रिण तात्यासाहेब कोरेला
वारणानगर
अच्छा अच्छा
मी पण तिथं बघायचं म्हणालोय बघूया चांगलं अस असलं तर घ्यायचं नाही तर पुणे
असुदे चल तू माझ्यासोबत पुण्याला बाकी सगळ्या माझ्या मैत्रिणी इतर येतील माझ्या जवळ हॅलो
हम्म
काम आवरली
आवरालय बाई जेवायचं आहे बघ लागलीया
नाष्टा केली नाहीस ना
नाही नव केेलो दोन घास खाल्लो आहे शेवाळ्यांच उपीठ
जेव की ग मग
तू जेवलीस का
मी नाश्ता करून आता जेवालोय पण
आता परत चपाती खाल्लीस
चपाती पण खालोय एक
दीड
हम्म
दीड
एक ते कांदा सॅलड कांदा ते चीर गेलेला म्हण एक
हा आ दहा मिनिट झाले
हा म्हणायची काय गरज नाही ठेवू काय ठिउ काय?